हॅलो.
हॅलो.
हां ताई.
येग येतो आहे ना आवाज?
येतोय तुम्हाला येतोय माझा आवाज?
हो हो येते.
येतोय ना हा. तर आपण तुमच्या ऑनलाइन बिझनेस बद्दल बोलत होतो हा हा कस ला म्हणजे साड्या ज्वेलरी अजून काय काय असतं?
सॅनिटायझर पॅड आहे त्याच्यात.
अच्छा अच्छा.
परत अ हे काय म्हणता रेफरल मॉडेलवर पण आपण काम केलं ना तर एका जॉइनिंगचे सातशे रुपये.
ते काय असतं म्हणजे?
म्हणजे आता जसं मी तुम्हाला रेफर करणार जॉईन करणार तसं नाही का तुम्ही पण एखांदी तुमची मैत्रीण असेल किंवा बहीण असेल हां तर मग जॉईन केलं तर मग तुम्हाला हो तसे सातशे रुपये भेटेल आणि त्यांनी खाली जॉईन करायला गेले तर मग त्यांनी तुम्हाला भेट
अच्छा अच्छा हां हां ते होतं पूर्वी ऐकलेलं आहे मी हाय. अच्छा असं आहे का? हां हां हां.
पण मग हां, तुम्ही हे कसं ऑनलाईनच करता का? ऑफलाईन पण करतात?
ऑफलाईन पण आहे त्याच्यात ऑनलाईन पण आहे. पण घेता येतो आणि ऑनलाइन मी सध्या ऑनलाइनच करते, मी त्याच्यात गोल्ड डायरेक्टर आहे. सध्या.
हो का? अरे वा! छान ना हां हां हां.
मॉडेलवर मी तीस हजाराच्या पुढे
हो का? अरे वा! चांगलं ना बरं ना घर बसल्या. काहीतरी उद्योग केलेलं चांगलं ना हो ना. हम्म हम्म.
करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला हाय टाका.
अ हां बघते मी कारण सध्या मला ना अजिबातच वेळ नसतो. असं आपले कॉल करायचे ते पण मला खूप कामं बघून हे करून करायला लागतं.
असं काही नाही की हां.
याच वेळेला हां ते ऑनलाईनच तेवढं बरं असतं, पण माझं कसं होतं मला घरी गेल्यावर पण खूप काय काय असतं, करायचं असतं बरच हां घरातली कामं असतात माझ्या सासूबाई पण तशा बऱ्यापैकी वयस्कर आहेत ना, त्यांच्याकडनं जास त होत नाही मग त्या दिवसभर मुलांकडे बघतात तेच खूप मोठी मदत होते. हां हां, मग संध्याकाळी मग मी सगळं बघते सगळंच करून घेते मग मुलांचा अभ्यास पण असतो बाकी दुसऱ्या दिवसा ची तयारी असते. असं बरंच काय काय असतं. त्याच्यामुळे मग ना मला म्हणजे अजून सध्या तरी नाही पण माझ्या डोक्यात आहे. काहीतरी करूया म्हटलं आपण काही बघू आता काही दिवसांनी कसं
पण मग चांगलं आहे गव्हर्नमेंट थ्रू आहे काय असं
हो ना? नाही नाही फ्रॉडचा वगैरे नाही मला मेन ना वेळेचं जरासं
हम्म, पण आता वेळ हे बघ घर बसल्या तुमच्या हातात वेळ जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला करता येणार आहे हम्म. असं सतत फोनवर फोनवरच बोलणं वगैरे असं नाही त्याच्यात.
हो ना? अच्छा अच्छा बरं बरं चांगलं आहे हम्म हम्म.
ज्या बायकांना असं लहान मुलींना मुलांना सोडून जॉब. करता येत नाही त्यांच्यासाठी पण चांगलं आहे मस्त हम्म असं.
थोडसं कसं आपण बाहेरच केलं म्हणजे आपलं बाहेरचं पण थोडा संबंध राहतो ना बाहेरच्या जगाशी?
हम्म.
मग तेवढंच जरा आपण अपडेटेड राहतो, फ्रेश राहतो. नाही का?
असं.
हम्म हो ना हम्म.
हम्म. म
बाकी हम्म.
बाकी काय नाही. हेच चाललं आता पाऊस आहे, तेच्यामुळे बाहेर. पडता येत नयी.
हो ना हां, नाही मग तुम्ही. हा तुम्ही असं फिरायला वगैरे, जाता का कुठे मग वार्षिक. सहल वगैरे असं, फॅमिली बरोबर किंवा अस मि मित्र मैत्रिणी बरोबर वगैरे, असं जात असता ना.
हो आता आम्ही कंपनीतर्फेच गेलो होतो.
हो का, अच्छा अच्छा गोव्याला अरे वा. किती छान हो ना, हा हा हा मस्त हा हा. आम्ही आम्ही जातो असं, वर्षातून एकदा वगैरे.
हम्म.
एकदा दोनदा फॅमिली, फॅमिली सोबत जातो. कारण कसं होतं, मग मुलांच्या शाळा वगैरे असतात ना. मग पूर्ण वर्षभर आपण जवळपास बिझी असतो. मग त्यांना सु सुट्या लागल्या की मग, आम्ही काहीतरी प्लॅन करतो आणि जाऊन‌ येतोच कुठे तरी.
हा हा मुलांना पण तेवढं, मग पाहिजे ना ओ.
मोकळं पाहिजे त्यांना आवडतं पण ना. जरा आणि नवीन ठि ठिकाण बघायला मिळतात, छान वाटतं बाहेर फिरलं की. नाही का हम्म. आत्ता मागे आम्ही कोकणात गेलेलो. तिकडं गणपतीपोळ्याला गेलो हो तो इतका सुंदर होता, तिथला निसर्ग. छान होतं अगदी वातावरण म्हणजे, अशी सगळी डोंगर वगैरे भरपूर. पूर आणि अगदी हिरवेगार होते.
म्हणजे आम्ही असं अ, बऱ्यापैकी मार्चमध्ये वगैरेच गेलो होतो. पण असं काही जाणवलं नाही तिथे, हिरवेगार डोंगर. छान असे नद्या वगैरे. एकदम वेगळंच वातावरण होतं म्हणजे असं. मंदिर खूप सुंदर ये आणि तिथला आजूबाजूचा परिसर. पण खूप छान ये. तीच. तितल्या रिसॉर्ट वगैरे पण चांगले आहेत, म्हणजे असं काय शांत ये. जास्तं अशी काही गडबड नाही, काय नाही अशी मस्त होत छान होत तिथं. फार आवडला आम्हाला, कोकण तर फार आवडलं म्ह.
तवा गोव्याला गेलो होतो. गणपतीपुळेला मस्त. वातावरण होतं आणि असं, मुलांना पाणी बघितल्यावर तर इतकं. मज्जा वाटते की, निघतच नाही ते बाहेर.
आणि किती म्हणजे आपले दोन्ही होऊन जात. आपलं देवदर्श पण पण होतं. आणि मुलांना बीचवरती पण एन्जॉय करता येतं. दोन्ही कामं होतात नाही का, हम्म तेच ना आम्ही चार पाच दिवस हो
आणि कसय थोडंसं वर्षात. तुम्ही एकदा जायलाच पाहिजे मुलांसाठी.
हो हो मुलांसाठी काय आप आपल्याला पण गरजेचं आहे ते थोडा ब्रेक पाहिजेच रोज च्या रुटीनपासून थोडंसं आपल्याला ब्रेक पाहिजेच असतो. जाणं फार गरजेचं आहे हा तेच ना तर कसं आणि आजकाल म्हणजे माझं तर सासर माहेर दोन्ही एकाच गावात ये. त्याच्यामुळे असं बाहेर जायचा प्रश्नच येत नाही कुठे. म्हणून मग आम्ही असं बाहेर कुठेतरी ट्रिप काढतो आणि जाऊन येतो हा
हो चांगलंये ना ओ
हो मग काय महाबळेश्वरला पण गेलो होतो एकदा दोन वर्षापूर्वी छान होत मुलांना आवडलं तिथलं सनसेट वगैरे चांगलं होतं ते पण छान होतं तिथे लोणा लोणावळ्याला गेलेलो तिथे पण छान निसर्ग आहे लोणावळा पण फार सुंदर आहे. ह ना हा असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं जायचं
हम्म
फार लांबच्या नाही असं का ट्रिपवर जायचं अजून योग आलेला. पण आता बघूया फ्युचरमध्ये कसं जमत कसं नही आणि काय होतं असे सहली काढणं ते पण असं म्हणजे हे नाही ना साधी गोष्ट ष्ट नाहीये आपल्याला त्याच पण प्लॅनिंग कराव लागतं हो ना. स्वतःच्या गाडीने जायचं कि ट्रॅव्हल्सने जायचं की ट्रेनने जायचं मग त्यानुसार बाकीचा खर्च पण बराच होतो ना आपण कुठे फिरायला जातो तर त्याच्यामुळे सगळं प्लनिंग करून मग करायला लागत असं हो ना त्याच्यामुळे मग लांबच्या ट्रीप आम्ही शक्यतोर अजूनपर्यंत केलेल्या नाहीये. पण आहे डोक्यात कधीतरी जाऊ तिकडे साऊथ साईडला केरळ ला वगैरे सुंदर आहे तिकडे पण हो हो खूप छान आहे तिथे जायचंय खरं साऊथ ला बघूया ते पण छान आहे हो तिकडे पण खूप सुंदर आहे अजून इकडे गुजरातकडे पण छान आहे बरेच ते वल्लभभाई पटेल यांचा तो मोठा स्टॅच्यू वगैरे बनवलेला ना ते पण सुंदर हो खूप आहे तिथे गुजरातमध्ये तर खूपच आहे छान छान मिळत आपल्याला हे फक्त माहितीये तिथे अजूनही एवढे मॉल्स वगैरे एवढे छान आहेत ना एकदा तरी जायला पाहिजे गुजरात राजस्थानला म्हणजे आपण असं बघतो पण आपल्या भारतातच इतकं बघण्यासारखं आहे की बाहेर जायची गरजच नाहीये परदेशात जायची नाही का ह् तिकडे पंजाब वगैरे ते तिकडे पण छान आहे अमृतसर सुव र्ण मंदिर ते पण फार सुंदर आहे ऐकून म्हणजे त्याच्याबद्दल अजून जाणं बाकी हाय. हा.
ह, ह, ह.
असं बरंच आहे. हो ना, तुम्ही कुठे कुठे गेलेल्यात मग अजून?
आम्ही गुजरात. मध्ये गेलोय. ते स्टॅचुज बघायला गेलो होतो. छान हाय पण. त्याच्या आतमध्ये सुद्धा गेल्या नंतर खूप छान तेज्यात. अस, ह. मस्त हाय. असं
हम्, हम्. पण लहानपणी आम्ही शिवनेरीला वगैरे पण गेलेलो होतो. शिवनेरी अ गडावरती रायगडावर. हा ते पण छान हाईत ना? काय माहिती, आता बरेच वर्ष झाले आता नाही गेलो. पण आता मुलांना एकदा घेऊन जायचंय. हो, खरं ते राहून गेलंय बरोबर हाय हो ना. पण ते जरा लहान असल्यामुळे असं वाटतं ते चढतात की नाही, पण आता घेऊन जायचंच आहे मला त्यांना एकदा. म्हणलं थोडं त्यांना शिवाजी महाराजांचं दाखवायलाच पाहिजे. नाही का, हो ना.
छान हाय ना. म्हणजे कस आपण दाखवलं तर मुलांना कळणार हाय पुढे.
हो खर हाय. हो हो मग आणि आपला इतिहास समजायलाच पाहिजे हे की नाइ. हा.
पण किती छान पिक्चर आलातो तो छावा.
छवा छान होता. परत राजा शिवाजी तो पण छान होत. त असे बरेच आपले ऐतिहासिक आता एवढ्या तितके छान छान पिक्चर येऊन गेलेत ना मुलं पण बघतात आणि आवडीने आधी आम्हाला वाटयच च यांना बोर होईल, पण ते आवडीने बघायचे. त्याच्यामुळे म्हटलं आता जायला पाहिजे आपण जरा. परत एकदा शिवनेरी, रायगड अशी ट्रिप काढायला पाहिजे एखाद्या वेळेला. त्याच्यामुळे मग असं अ छान वाटतं बाहेर गेलं आलं की जरा. हम्म, हाय ना, हम्म. झाले असतील मला वाटतं आपलं दहा मिनिटं का?
हो, हो. बघान. झाले का?
हॅलो, हां तुम्ही बघत होत्या का? किती मिनिटं झाले काय ते?
हा, ठेवा तुम्ही चाले ठेवा हो. हो हो झालंय ठेवा.
चालेल, ओके बाय.